हा नमस्कार ताई.
हा नमस्कार बोल.
हा म्हटलं आपण महागाई वाढती महागाईवरती बोलूया.
हम्म हम बोला च.
हो तेच आता म्हणजे वाढती महागाई म्हणजे. अ जीवण आवश्यक वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारे सातत्य- त्यानी वाढलंय.
हम्म
आणि- यांमुळे पैशांची खरेदीची क्षमता ही कमी होत चालली आजकाल कारण की- वाढती महागाईमुळे तुम्ही आता सपोज- हजार रुपये जरी सोबत नेले तरी त्यात फक्त दोन वस्तू येते.
हम् हम
आवाज नाही देत तुम्हाला?
हा खूप बारीक आवाज येतो तुझा.
हाण कोनी नाही नाचायला मोठाच येत हॅलो हॅलो! हॅलो!
हॅलो! हॅलो
हा बोला ना येतोय ना, आवाज येतोय ना आवाज?
हा
हा वाढती वाघाई मुळे, मुळे काय होत‌. कि नोकरी वगैरे ह्या म्हणजे जास्त यांच्या वाल्या नाहीये ना नोकरी- असं म्हणजे पेमेंट वगैरे कारण की, अ वाढत्या महागाईमुळे अनेक देशांअंतर्गत राष्ट, राष्ट- राष्ट्रीय घटक अवलंबून आहे नाही का.
हम् वाढते माघाई इथे म्हणजे कसं- आपल्या इथे ना अ लोकसंख्याचं, लोकसंख्येचं- प्रमाण जास्तय आणि ते कसं आपलं इथ बंद नाही आहे लक- संख्या वाडीस वाडीवर बरबंद नाही.
ब जेव्हा वस्तूंची मागणी वाढते तेव्हा, त्यानुसार पुरवठा कमी होतो नाही ‌ हॅलो हॅलो!